हॅलो हा आता झाला पास थोड फार त बोल्ल पाहिजे हा हा का? हम् म तेच म्हणलं पयला लागलाच नई तुमा
नाई पयले लागला लागला होता पण ते काय होत रिफ्रेश नव्हत केलं ना पहिल्यां हा रिसिव्ह झालेला मग त्याला रिफ्रेश करून पुन्हा लावला तर मग झाला तो आता या कॉलचा काही हा काही ती वेळ दिली त्यांनी ते नव्वद सेकंद असंच पाहिजे फक्त जास्त नाही म्हणजे आपण आता एक कॉल केला का आपण ते प्रश्न प्रश्न विचारतं आपल्याला, सम समजा नाही आत नाही, आता आपण समजा मी तुझसोबत बोलतीयना आता आपण जर समजा, दोन मिनिटं बोलोच ना दोघीजनी, आता दोन मिनिटनंतर जर कॉल मी समजस सबमिट केलं ना तर आपल्या पहिल्यांदा पहिल्या कॉलमध्ये असं होतं की प्रश्न विचारले जात नव्हते डायरेक्ट कॉल सबमिट होत होता तय ना त एक कॉल झाला, का ते प्रश्न विचारतं आपल्याला म्हयतनी या स दहा सेकंदापासून ते ऐंशी नव्वद सेकंदपर्यंत दिलेलं आहे का तुम्ही याच्या पैकी किती सेकंद बोलल्या ऑफ पाच त्या शेनुसार म्हणजे मी णि गीताताई बोललो ना आत्ता
हम्म हम्म
त्याच्या अगोदर त्यांनी काय सांगितलं होतं का एका व्यक्ती सोबत समजा दहा मिनटं बोलायचं बा म्हणज तसं नव्हतंच आपण रिफ्रेश केलं नाही ते कार्य तपासतच अजून त्याच काही झालं नाही ते कार्य सबमिट बी झालं नाही आणि काहीच नाही फक्त बास ते येलो म दाखवत आणि ग्रीन होतच नाही आहो काय नाही पहिल येत होत ना आम्हाला पहिल बी कसं होत ती त्यांनी यलो दाखवल मग आम्ही तर नाही का वीस कॉल होपर्यंत त्याला म्हणजे वीस कॉल म्हणजे एका कॉलला दहा मिनटं, तर किती गे झालं ते? ते यसानी झालं ना ते सबमिट झाल नाही ते कळालं म? म्हणजे जेव्हा आता काय करायचे ज म म्हणजे थोडं थोडचं बोलायचं दोन दोन मिनटं फक्त आणि लगेच सबमिट करून सहा प्रश्नाचे उत्तरं देऊन आन त्याला रिफ्रेश करायचं तवा ते हा कारण आता मी गीताताई सोबत बोललो ना, आम्ही दोघी जनी सा कॉल बोललो ब आम्ही, त बरोबर सबमिट झाल्यानंतर सगळं रिफ्रेश झालं ना? होऊन गेलं पूर्ण
म्हणजे एक कॉल आधी बोलायचा
नाही, एक कॉल आपण म्हणजे एका व्यक्ती सोबत दोन मिनिटं बोलायच, एक कॉल सबमिट करायचं, आपलं पुन्हा त्यांचे सहा प्रश्नाचे उत्तर द्यायचे, पुन्हा कॉल लावायचा पुन्हा तेच तेच प्रश्न येतात त्या कॉलला
क्लास हे ना आत्ता चाचणी एक, चाचणी दोन पण मला कार्य ही समजे एका कॅ, कार्यामध्ये पाच कॉलेत.
हा.
मला अजून कार्याचे दोनच फोन झाले. मी आत्ता शीक अजून बाकीय मी
मग तुझे जर पहिले जर म्हणत असल ना तुला पहिलेच तुला कोण द्यायले आप नेमकं हे तुला किती कार्य आल्या वरती असं? वीस आले का किती आले? हा
म्हणजे तीस कॉ तीस कॉल करा असं सांगितलं लेले, कार्या वर कैच नइ आलं माझं पहिल्याचं.
नाही मग बरोबर हे बरोबर! तुला ऐक ना आता तुझा हा कॉल ये का माझा कॉल त्याच्यामध्ये सेव हु राहिला तुझा हा कॉक कारण तुझं पहिलंच कार्य आहे ना हा हा आता आम्हाला दुसरं आले नाही पहिले पहिले जे कार्य आहे का पहिलं एक नंबरच त्याला प्रश्न नाय.
नै प्रश्न येऊ राहिले मला टायमिंग नै दाखवते.
प्रश्न येऊ राहिले का?
प्रश्न तुम्ही काय बोलला त्यांच्यासोबत कोणत्या विषयावर बोलले गटाविषयी बोलले.
हा तर असं राजकारणावर बोललेय का धर्मावर बोलले असं विचारतय का हो का आणि किती मिनिटं बोलले असं नाही विचारतय का? हा ऐंशी सेकंद नव्वद सेकंद नव्वदलाच कर कारण की माहिती का नव्वद चोरू लागलं आपलं हा फाइव्ह स्टार फोर स्टार आता आपल्या बोलण्यानुसारच आपल्या कस आपण कसं बोललो तेच्यानुसार आहे ना ते स्टार हा पण मग ज्या वेळेस माहिती आहे का पहिले जे कार्य होत का त्यावेळेस नव्ह म्हणजे प्रश्न विचारलेच नव्हते त्यान फक्त वरती एकदा सांगितलं होत का टायमिंग मध्ये बोला एवढ्या टायमिंग मध्ये बोला सांगितलं आणि बाकी प्रश्न वगैरे काही विचारत नव्हते
चांगलं झालं बग प्रश्न होते हं चालल करत्यात परत कॉल का मी करू थांब आता मी पुन्हा कॉल सबमिट करते अं कारण तीन मिनिटाच्या वर गेल की जास्त होऊन जाते आणि तीन सेकंद बरं बरं ठेवू का मपण हा हा पुन्हा लाविते